हॅलो बोल कि.
हा काय करतेस? हा येतोय की.
काय नाही बघ बसलोय. आता आलोय.
हा हा जॉबला जातेस काय?
होय होय जॉबला जाते.
हम कोणत्या कंपनीत आहेस?
मी मदरसनला. इकडे हिंजवडी.
हां हां
हम्
तुझं शिक्षण काय झालंय?
माझं बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन.
ह मग त्याच्या हे न म्हणजे त्याच्यातर्फे तुला- कंपनीत जॉब भेटलाय का?
हा त्यानुसारच काम -
हम्म तरी काय काम असत म्हणजे नेमकं काय करतेस तू?
बॅक ऑफिस, डाटा शॉर्टिंग, वगैरे पीपीटी तयार करायची. प्रेझेंटेशन असत्यात.
हा
आय टीचा काही जर मग बिघाड वगैरे असेल तर तो जाऊन कंप्लीट करायचा प्रोग्रॅमिंग असतय.
हां हा
हेच आपला बॅक ऑफिसचा वर्क राहतो तेवढाच फक्त जरा जास्ती - काम असते का प्रोडक्शनची कंपनी असल्यामुळे-
तरी किती वर्ष झालं काम करतेस?
मी आता दोन वर्ष झाली इथ आहे.
पूर्ण माहिती झाली असेल तुला आता.
होय आधी नवीन वाटायचं आता सगळं माहिती झालय.
हम्म हम् तरी पेमेंट किती आहे?
आता एकोणीस.
हा हा चांगलय की.
होय. आधी कमी होत तरी आणि दोन वर्षात वाढलं ग म्हणजे जस जस एक्स एक्पिरियनस येत जाईल कनी तस इथं पेमेंट वाढवत्यात.
हा हा
हम्म
मग गावी गेलतीस काय नाही?
गावी नाही दोन महिने झाल गेलोच नाही. जायचं म्हणाय लागलोय बघू आता. पुढच्या महिन्यात आता रक्षाबंधन आहे ना. मग त्यावेळेस जायचं म्हणायला लागलय मम्मी पण लागल्या येऊन जा म्हणून एक आठ पंधरा दिवस हो आता जायचं झालं तर जाईन. किंवा मग नाही तर डायरेक्ट रक्षाबंधनला जा
होय पाऊस तेन पडाय लागलाय.
होय नाही तर तसा एवढा नाहीये पाऊस आता पडायला लागलाय काल पासन जरा आणि ते मध्ये उघडला होता.
होय होय.
पण त्याच्या आधी जास्त झालंय तुमच्याकडे झाला पाऊस?
होय आमच्या इकडं पण कालपासून चालू झालाय.
हम्म पाऊस पडत होता मध्ये जास्त इथे लय पाणी आलं होतं पूल वगैरे सगळे बंद होता.
वातावरणान तब्येतन ते बिघडायला लागले.
होय ग तब्येत बिघडते आता दमट झाले वातावरण आता आधी सारखं ऊन वगैरे पण नाहीये.
होय.
हम्म. बाकी तुझ्या बाळाची तब्येत वगैरे आहे का बरी.
हय हाय बर आहेके.
हम्म.
मग कुठं फेरायला वगैरे जाता का नाही तुम्ही तिथे मुली मुली.
फिरायला वगैरे जवळपासच जातोय ग आता पुण्यात कुठं इकडं म्हणपाला आपलं दगडू शेट. मंदिर वगैरे नाही का.
तिकडे बाकी शॉपिंग मॉल जर म्हंटलीस तर इकडे एल्प्रोला वगैरे जातोय. नसेल तर मग तिकडे दगडूशीेटच्या इकडचे. तुळशीबाग म्हणून आहे माहिती आहे का एरिया तिकडे जातते. ह तिथं शॉपिंगला वगैरे भरपूर व्हरायटीज असतात ग. कापडपेठ वगैरे कशी असते की नाही एक एक तसं नवीन कपडे हे. ते सगळं असते मिळते तिथं. आणि होलसेल दरात मिळते का त्यामुळे भरपूर गर्दी असते.
हा हा.
तिकडेच जातय कधी किवा पिंपरी मार्केटला वगैरे. आता पावसात म्हटलेले फिरायला जायच. खरं आता पाऊस पण चालू झालाय जाऊ वाटत नाही खरे.
होय होय तुला आता. पुण्यामधल्या सगळ्या आता गोष्टी माहित झाल्या.
होय आधी एवढं माहित नव्हतं इकडचा एरिया वगैरे आता झालाय बऱ्यापैकी माहिती. आता मी जातोय एकटी ये जा करतोय.
हा हा.
हम्म.
मग तिकडं का खरेदी ते करायला गेलं कपडे ते स्वस्त भेटतात का.
हो इकडं स्वस्त असतात म्हणजे पिंपरी मार्केट तुळशीबाग आपलं एफ सी रोड इकडे गेलीस का नाही. तिकडे स्वस्तच असतात कायम कपडे आम्ही तिकडेच जातो. बाकी मग आपण दुकानात वगैरे घेतो ते महागच लावतात की ग हजार दीड हजार पाचशेच्या पुढंच सगळं.
होय होय.
पण तिथे स्वस्त भेटतात जरा आणि व्हरायटी पण भरपूर असतात डिझाईन हथे.
हा ह.
हम कधी आलीच तरी ये तुला घेऊन जातो.
हा हा येत की.
हम्म.
आणि काय मग पाकी काय नाही बनिवत.
हम्म मी मानताय मी पण मगाशी आलोय आता आवरायचं जरा.
आणि संध्याकाळच्या जेवणाला लागायचं परर. तू आवरला चहा वगैरे झाला का.
चहा वगैरे झालाय तर थोड्या वेळ जरा बाहेर गेलेत तोपर्यंत कॉल लावून घेऊया म्हटलं नंतर सगळ्या घरात दंगा होत ना
हम् हम
सगळी जॉबला गेलेली नाही परत घरात येतात त्यामुळे मग दंगा होते बोलाय नाही भेटत
होय तसंच होत माझं पण आता हे असते नाही शिफ्ट असते ग फर्स्ट सेकंड मग त्यामुळे एक एकदा म्हणजे समोरच्याला वेळ असला की आपल्याला वेळ नसते आपल्याला वेळ असला की समोरच्याला नसते असं होते
एक मिनिट ह
हा